हॅलो..
काय ग? फोन पण नाही केला, म्हटलं मी फोन करायची वाट बघत होती तुझी.
अग सुरेखा माझ्याकडून फोनच लागत नाही, तर काय करू म्हणून तुला सांगितलं ति तिकडून कर, त्रुटी दाखवत होते मी लावते तेव्हा.
काय झालं, काय माहिती
काय माहिती, आणि मगाशी पाच वाजेला गंगेल आता रीमाला लावते तर, लागतच नाही.
कस, काय, त नेटवर्क मध्ये नसेल.
आता असच दाखवत होते.
ती व्यक्तीला फोन लागणार नाही व्यस्त आहे. असंच दाखवत होते.
कोणा सोबत तरी बोलत असल.
बोलत नाही ग, ती ती तिच्याकडून बी तसच होत. त मज्याकडून मी तस दाखवत होत. म्हणून लागत नव्हता. हम्म
म्हणूनच नाही लागत. असेल
हम्म.
काय करतेय मग?
काय नाही बसली जेवण करून.
हम्म.
तू जेवली का?
हा झालं जेवण माझ पण, वरण भात केला होत. आता चपाती ह.
आजत मी काय ते काय बनवलं, सुरेखा सांगू का तुला?
सांग ना काय घेऊन. मकाच्या पराठा, त्याच्यासोबत काय केलं मग.
मकाचा बराडा.
कडी बनवतात. खूप छान लागते ना.
कडी बी. तिकडून न ताक आणली पण कोडी कडीच नाही बनवली. सकाळी बनवणार आहे म्हणून ठेवून
थोडीच होती ना एक तांब्याभरून
हा जास्त लागते आंबट लाग तेना तेव्हा छान लागतं मग त्याच्यासोबत.
मला नाही आवडत सगळे आंबट आंबट म्हणून थोडीशी साखर टाकून द्यायचं त्याच्यामध्ये.
हा मला तर आंबट आवडते.
मला नाही आवडतं सगळे दात बी हे होऊन जाता खट्टा-मिठ्ठा.
काय मगं पवन दादा बरेय?
हां बरं येत. हा आता तब्येत बरीय, काल गेलो होतो दवाखान्यात.
आम्ही पण. काही तरी इथं पोटावर अ बारीक बारीक फोड कोणता तरी आजारय. सुरेखा नागीन का कोण ते? बारीक बारीक पिकलेले फोडय.
हो का मगं दाखवायचं होत ते
हा ना काल सरकाऱ्या दवाखान्यामध्ये गेली
हम्म.
इलेक्शन घेतलं आणि बाहेरून ट्यूप आणि गोळ्या आणायला सांगितलं पण मेडिकल बी बंद होत. मंग आज बाहेरचे डाक्टर आले होते मालकाततरचे. मंग त्यांना दाखवलं. तो दोन इंदेक्शन दिले आणि टूप गोळ्या तीन दिसाचे दिले.
हम्म.
नुस्तो मधून आग आग होते.
हो का?
हां ना.
ते व लवकर बरं नाही होत म्हणे ए इलाज करावा
हो ते न मला बी आलो होत, त चार महिना लागून गेले तवा बरं झाल होत असं म्हणत होती.
कोणाला?
सोनाली मॅडम मी तो दिवसातून तीन तीन वेळेस आंघोळ करायची असं म्हणत होती.
हां.
बरोबर ते मगं दोन दिवसांनी हा ना डॉक्टर म्हणत होते बरं होऊन जा तरी पण भीती वाटते सुर का एवढी परवाच्या दिवशी तर रात्रभर झोपलीच नई मीं.
हां. तेच त्यांचे विचार येतात हां. ते आग आग होत असल ना?
त्याच्यामुळे झोपलीच नाही मगं काल एक ये इलेक्शन घेतला ना त मा तेव्हा थोडं रात्री झोपली होती बरं वाटलं.
हो का?
हा आता गोळ्या घेतल्या.
हम्म.
आता काय कोणाशी बोलणं झाल नाही. ती सुनीता बी फोन लावत होती पण तिच्याकडे तिच्या बरोबर बी बोलणं झालंच नाही.
हो का.
फोनच लागत नव्हता.
तिच्याकडनं पण नाही लागला फोन
नाही नाही. मी पण लावलं आणि ती पण लावलं तरी लागत नव्हता. अम कमलीताई बरोबर बोलली तर बोलता बोलताच कट होऊन गेला. मग मॅडमशी बोललीत. त त्हा चांगल फोन लागलो.
हो का?
आज काय काम केलं सुरेखा.
आज दवाखान्यात गेली होती. म माझ्या जाऊच्या मुलीला ऊ दिवस आहे हो तिला मग अ आज नऊ तारीख होती ना डिलिव्हरीची
हा.
तर मगअ जास्त दिवस झाले दोन दिवस वाढले तर मग सोनोग्राफी करून बघितली.
मग डिलिव्हरी झाली का नाही.
नाही अजून
नाही अजुन
हा.
सोनोग्राफीचा काही बी तारीख देऊन देतात सुरेखा
हा ते दवाखान्यात. दवाखान्यातच अ थांबायला लावत होते मॅडम इथंच आपण उपचार करू. मग काय तिच गरभा पण पाणी कमी आहे असं सांगत होते. गर्भाच पाणी पण कमी आहे सांगत होती. म पो हा संडास वगैरे करून दिलं तर मग परत अडचण यायची म्हणून हम् इथंच. थांब म्हणू सांगत हो तिला पण ती म्हने घरी जाते दोन दिवसाने परत येते म्हणू सांगित का?
कुठं शदाला गेले होते का?
हा आद्य दवाखानत
आगित्य.
हम्म.
मग पुूर दोन दि साात जाणार का?
हो तर काही वारी नाहीत मग नंदुरबारला सरकारी दवाखान्या यतात. जाणार मग खर्च पण कमी येणार. हम्म खाजगी दवाखान्या जा हा सीझर बत. हो आणि हम ते पररत. नॉर्मल डिलेव्हरी झाली का मग काही नाही प्रॉब्लेम घेत पण
ह ना.
त्याच्यामुळेड हा... दोन दिवस थांबायचं दुखायचं कळा वगैरे आल्या का मग... इथच आपल्या गावातच उपकेंद्रात होऊन जाणार.. रस होते त्याच्यामुळे हा.. गावातच प्रसुती झाली का मग काही नाही टेन्शन परत यायचं जायचा खर्च.. भरपूर लागत तिथून नंदुरबार रोल खूप.
नंदुरबार वरून तर हे एम एलएस पोचवायला येतील ना. सोडायला घ्यायला येतील.
येते गाडी पण. तरी पण ते टयमा वेळेवर राहत नाही ना उपलब्ध. होत नाही गाड्या.
हम्म.
हम्म.
पण आप आपल्याकडे बी पैसे पाहिजे थोडे. सरकार आहे म्हणून का सरकार..
हा होा तेच मन.. म्हटलं काय आता बघू. दोन दिवस वाट बघतोय तो जर दुखायच्या कळा वगैरे यायला लागल्या तर मग. हित दवाखान्याचाच दाखवून देऊ नाही तर मग नाही दुखणार तर मग दवाखान्यात जावं लागेल नंदुरबारलाच..
हम्म.
खाजकीीत पण करतो ना. पण प्रसुतीच तर खर्च जास्त येत.
खर्च जास्त येतच सुरेखा तुला सांगू का. असं जरी पेशंट गेलं दवाखान्याताना हात. जरी लावलं ना तरी तीच चाळीस हजार रुपये. घेऊन टाकतात ते प्रायवट मध्ये तसच करता....
हम् हम्म
तिची तिची डिलोरे होऊन गेले ना तरी
हो भरपर पैसे घेतात.. मग आपल्याकडे एवढे पैसे पण नसतात खर्च कुठून करायचा.. आता तर शेतात बीज बियाड वगैरे घ्यायला पण.. पैसे खूप आहेत. जे खत वगैरे आणायला आता पावसाळा सुरू झालाय ते... पाव पद येत.... इथपर्यंत पेरणीसाठी पण खर्च लागतो ना....
हा ना...
आमच्या इथ कापूस लावून दिलेय. एका शेतामध्ये..
लावुन दिला का?
कधीची लावून दिली गेली दोन, तीन दिवस झाले...
दोन पाणी झालं. असेल मग कापूस...
पण आता तिथं पाण्याची सोय आहे, म्हणून लावून दिली... कोरड असेल तर काय करणार?
हा ना आमच्यात पण पाण्याची सोय आहे पण, नाही लावला अजून एक पाऊस... पडी.. हा हं... एक पाव पडला.. तेव्हाच लावणार होता....
अजून तो दोन एक महिना दाखवत म्हणे पाऊस नाही पडणार आता या वर्षी जास्त पाऊस नाही पडणार.
असं सांगतात. त्यांना हो ना
काय माहिती?
कमी पाऊस आहे. असं सांगत होते, पंधरा तारीख सांगितले पण आता काय? हवा आ पण लय, हो हो हवा चालू आहे आणि ते ढग पण निघतात पण काय पावसाच काही प्रमाणच काही दिसत नाही. म्हटलंय येणारच हा नाही. कधीची पावसाची वाट बघून,
हंहं खूप अंढरीला का रेंज नाही राहत का? सुरेखा तिथं त गीताला फोन केल का? चार, पाच मिनटं पण नाही बोलते लगेच कट होऊन जातं.
हा
म्हणून त
लिंबाचे हा. लिंबाच्या झाडा खाली असत म्हणे नेटवर्क चांगल हो. तिथंच
मग फोन आला का ती बाहेर निघून जाते ती.
हं तिच्या घरात जरा राहिली ना अजिबातच तिला फोनच नाही लागत.
हा ना
हं
असं घरात राहिली का? फोन लावल का म्हणजे हे आवाज ते अडकून जातो. तिचा
हा आवाज नीटच नाही आहे येत. आणि फोनच कट होतो.
हा ना. दिदीन ते झोपले.
हा झोपून गेले. भाऊ पण झोपला. ते ते पण हा
मग उद्या काय काम करणार?
उद्या का ते डिलिव्हरी झालेले माल त्यांना गृह भेट देणार.
भेट द्यायचं आहे का?
हा.
हा माझ त उद्या लसिकरन हे.
लसीकरण हे.
हम्म बोरडीपाड्याला मॅडमला सांगितलं तिथं मुलगा मुडियाला सरांची यांची विजिट आहे पण तीथ जर लवकर संपल का मग मी येऊन जाईल असं म्हणत होते पण
हाव का.
हा. आमचं शहाणा गावच पण नाव आहे तिथं असं म्हणत होती ती.
मॅडमानी सांगितलं ना वडगावला पण राहणार ते. भेट म्हणून सांगत होते.
कुठ वडगाव ला.
हो रंजना मॅडमाने सांगितलं होत.